हॅलो हा बोला की... होय होय येतो येते माझा आवाज येतोय ना तुम्हाला...
काय करलायस ना काय करताय म्हंटल काय करताय...
काय नाही असंच दुपारची वेळ आहे तर थोड बसली होते...
जेवण...
हो...
हो...
होय सकाळी नाश्ता झालाय फक्त नाश्ता म्हणजे जेवणच असते आ... च.
ह
होय हो चालेल की चालेल काय ऐकायला आवडेल तुम्हाला.
ह. आता तरी अ रेसिपीज म्हणजे आता पावसाळ्याच्याच चालू आहेत त्याच की. हम्.
हम् स्नॅक मध्ये आपण थोडं. जास्त खात पावसाळ्यात बरोबर आहे ना. काय असं म्हणजे जेवणातलं काय. थोडस पाहिजेलय व्हेज नॉन व्हेज मध्ये. तस पावसाळ्यात म्हणलं तर
कस? आपल्याला आता कसं आहे कि. म्हणजे ज्या कर.
हो हो हम् हम् ह.
स्नॅक्स वगैरे जाणून घ्यायचं.
हम्म चालेल की अ. आता स्नॅक्स साठवणीच अ. म्हणलासा तर अ चिवडाय का आहे. आणि चकली तर तू वेळ भरपूर खातय. आणि दुसरं म्हटलं अस तर मग बाकीचे मग. अ स्नॅक्स साठी बघा झटपट अस गरम. गरम पाहिजे असेल तर मग अ कोणती. बर रेसिपी आहे अ. मी तुम्हाला ह्याची रेसिपी सांग का शेव. खीर म्हणजे लगेच बनते. आणि थोडस मग गरमागरम जरा बरं वाटेल म्हणजे संध्याकाळची वेळ आणि पाऊस असेल. तर. चालेल ना तुम्हाला? ओके. शेवयाची खीर. हा म्हणजे जस ईदला वगैरे मुस्लिम लोक. बनवतात शिरखुर. ती शेवय आपल्याला डी मार्ट मध्ये मिळतात ती. शेवया हा.
आणि त्याशिवया घ्यायच्या आणि थोडस तुपामध्ये भाजून घ्यायचं बारीक करून.
ह
लांब लांब भाजूलं ना. तर ते व्यवस्थित भाजलं जात नाही तर मग बारीक करून घ्यायचं शेवया मोडून घ्यायच्या त्या. आणि तुपात भाजायचं थोडं. आणि त्याच्यानंतर ना मग अ काय करायचं. भाजून घ्यायचं काढायचं आणि त्याच कढईमध्ये थोडेसे. तूप घ्यायचा आणि थोडेसे ड्रय्रूट्स ड्रायफ्रूट्स. त्याला भरपूर लागतात. काजू बदाम चारोळ्या पिस्ता. चारोळ्यामुळे थोडस टेस्ट चांगली. त्या अस म्हणजे खाताना जर आणि चावलं ना ते अगदी असं म्हणजे छान लागत. चारोळ्यामुळे एक वेगळीच टेस्ट येतात म्हणजे त्या शिरखुरम्यासारखीच टेस्ट त्याला येता. तर मग हे सगळे ड्रायफ्रूट थोडेसे भाजून घ्यायचंईक म्हण. ते करपवायचं नाही गुलाबी रंगावर आलं ना. त्याच्यामध्ये डायरेक्ट दूध घावायच एक वाटी शेवच्या सा. ते कर दे अर्धा लिटर. र दूध बस होईल एवढं दूध उकळून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये उक दुध जरा थोडस गरम होत आल म्हणजे उकळते. ली ना त्याच्यामध्ये ती भाजलेल्या शेवया टाकायचा आणि हा भाजलेल्या शेवया टाकायच्या आणि आपल्याला जस गोड लागत ज. जास्त गोड लागत असेल तर साखर थोडीशी जास्त घालायची. नसेल तर थोडं कमी घाठला तरी चालेल क कांना साखरेचं थोडस गोड आवडत नाही ना चपक थोडसफेल तर आवडत तर मग ते घालून घ्यायचं आणि एक छान त्याला अस म्हणजे फिरवत राहायच आणि उकळीऊ द्यायची म्हणजे शिजू द्यायचं ते शेवळ सगळ्या आणि गरमा गरमा सर्व करायचं छान लागतं अदी म्हणजे म्हणजे आपल्याला कस वेळ नसते संध्याकाळी एवढं सगळं करून बस ां आणि पावसाच असलं की थोडस अस गरम गरम े लिक्विड मध्येच पाहिजे नसते
मग ही जरा झटपट पण बनत आणि सगळंच म्हणजे खायला पण चांगली वाटते आणि ते शेवया कशा हवाच्या पिठाच्या असतात मैदा मैदा थोडस कमी असते वाटतं बतेक त्याच्यामध्ये मग ते हेल्दी हेल्दी पण होते आणि अ सगळंच होत हा आणि झटपट बघता पण
होय छान बनत्या होय हम्म तर मी एक सांगते थांबा तुम्हाला मला म्हणजे मी परवा केलेली म्हणजे आता कसं रिमझिम पाऊस भरूर पूर असतो आणि चह सोबत खायला आपल्याला पकोडे लागतात ना तर तांदळाचे पकोडे रेसिपी ट्राय केलेली मी तर मी त नक्की सांगेन तुम्हाला होय तर आपण साहित्य यामध्ये काय घ्यायचं कि आपलं तांदूळ अस ते बघा तांदूळ एकचे दोन कप घ्यायचं भिजवलेले तांदूळण आणि आधी आधी रात्री म्हणजे भिजून ठेवलं ना तरी मग ते त्याला वेगळी चव येत आहे ना त्यामुळे आधी रात्री ते भिजवून ठेवायचं आपण एक ते दोनच कप पाहिजे म्हणजे खायला पण ते आणि व्यवस्थित पण होते ना ते त्यामुळ आणि उकडलेला बटाटा घ्यायचा मॅश केलेले मटाट घ्यायच आपण एक ते दोन चालेल त्यानंतर काय हिरवी मिरची आपली असते ती घ्यायची लहान लाना जर करत असाल तर म्हणजे थोड्या प्रमाणात पाहिजे त परत आले आणि लसूण हे कसं आपण चवीनुसार घ्यायचं चवीनुसार घेतलेय त्याच्या नंतर काय करायचं जिर्या आणि चाट मसाला असतो बघा तो एक छोट पाकीट मिळते
हम् हम
ते घ्यायच आणि ते एक एक छोटा चमचा असतोय आपला ना तोच त्यामध्ये घालायचा
त्याच्यातच टाकायचं सगळ बर त्याच्यातच सगळं टाका नाहीच्या
हो हो म्हणजे आता ताजी कोथिंबीर घ्यायची पहिला बारीक चिरलेली आणि त्यानंतर साहित्य मग ते सांगितलं साहित्य मी आणि नंतर काय तेल घ्यायचं आपलं आणि भज्जी म्हणजे भजी तळण्यासाठी तेल साइड ला काढून घ्यायच आपण आणि मीठ कायच चवीनुसार मग आता हिची कृती कशी बघा म्हणजे आता हे पेस्ट बनवा पहि आपण पेस्ट बनवायची जे भिजवले तांदूळ असतो किंवा आलं आलं मिरची हिरवी मिरची परत तर लसूण प हे मिक्सर मध्ये थोडं बारीक करून घ्यायचं आपण
हा ब
घेतल्यानंतर काय करायचं की आपला जो बटाटा असतोय ना उकडलेला तो मिक्स मिक्सर म की नाही थोडं पाणी घालून आप पण तो म्हणजे असं गुळगुळीत करून घ्यायचा त्याचं वाटण व्हायला पाहिजे व्यवस्थित आणि मग आपलं तांदळाची पेस्ट पण त्यात मिक्स करायचे आपण मग ते नंतर काय करायच आपलं जे वाटण केलेलं असते म्हणजे जे मसाले असतात जे ते आपण एक मिश्रण करायचं त्याच
बर हा म्हणजे आता ते बटाटा उकडूनच घ्यायचा होता ना काय कच्चा घायचं उकडून घ्यायचं आणि ते अ तांदूळ भिजवून घ्यायचं बरोबर आहे ना आणि बाकीचे सगळे मसाले म्हणजे तांदूळ भिजवून तांदूळ त्याच बारीक पेस्ट करायची त्यातच सगळे मसाले टाकायचे आणि त्यानंतर ना बटाट्याची ते हे टाकायचं उकडून स्मॅश केलेला बटाटा
करायच एकत्रित हेच मिश्रण करायचं कोथिंबीर बारीक चिरायची एकदम आणि त्यावरून ती घालायची म्हणजे ते छान एकत्र वाटण झालं की किती तळायला म्हणजे घट्ट तुम्हाला चांगलं पडेल ना त्यामुळे मग आता ही भजी तळायची असेल तर मग काय करता आपण हे घ्यायचं कडईत तेल घ्यायच हो आणि त्यानंतर कायच ते तेल म्हणजे चांगलं तापून घ्यायचं पहिला आणि मग चमच्याच्या सहाय्याने ते काय करायचं आपण कि हातात जे मिश्रण आहे ते लहान हाताच्या सहाय्याने आपण थोडं थोडं पकोडे त्यात टाकायचे आणि ते तळून घ्यायचं आपण आणि सोडा आणि कुरकुळीत होऊपर्यंत तळुन घ्यायचं
हं बर
आणि मग काय करायचं गरम गरम पकोडे द्यायचे. पुदिना चटणी किंवा टोमॅटो सोबट तुम्ही देऊ शकताय कि पण आणि आता पावसाळा चालू झाला की आपण हि
हा पकोडे वगैरे थोडस जास्तच खाल्लं जाते आणि ते असं म्हणजे अ म्हणजे आवडते सगळ्यांना तेल म्हणजे थोडस तेलकट होते खर चालत एवढं चालतय कधी कधी चालेल जास्त पाऊस असेल आणि असं गरमागरम भारी वाटेल पुदिना चटणी कशी बनवायची
पुदिना चटणी म्हणजे मी अजून नक्की ट्राय नाही केली पण मी एक पारंपरिक तुम्हाला सांगीतल म्हणजे आपला ह्याच्यात पावसाळ्यात आणि श्रावण कोकण महिन्यात आपण तो कोल्हापूर भागात जास्त बनवला जातो आणि त्या अतिशय पौष्टिक पण आहे आळूची पाने माहती आहे ती आपली तर आळूची पाणी घ्यायचीत आणि ती चिरलेली बारीक बारीक करायची ती त्यानंतर तर शेंगदाणे चणे दोन चमचे घ्यायचं त्यानंतर लसूण परत कोवळी पाने घेऊन ते आपण घ्यायच आणि त्यानंतर त्यान तरर काय करायचं एक म्हणजे तेल असते बघा फोडणीचं तेल राई मोहरीच तेल असते ते घ्यायचं. सगळं एकत्रित मिश्रण करायचं मिश्रण झालं की हे मिश्रण काय करायचं एकत्रित करायचं आणि थोड्या वेळा नंतर काय करायचं आपण जे म्हणजे कुरवलेलं चिरलीलं आपलं आळूची पाणी असतात बघा ते कणाय अ शेंगदाणे चने लाल लाल मसाला हळद आणि मीठ यात थोडं घालून एक चार हे करून घ्यायच शिट्ट्या करून काढून घ्यायचं शिजवून आणि त्यानंतर मग काय करायचं कडईत तेल गरम करायचं मोहरी तडवून घायच्ची त्यानंतर लसूण हे त घालून ते आपण फ्राय केलं तरी चालेल
वाव मस्त आहे की रेसिपी भरपूर छान छान रेसिपी आहे तुमच्याकडे खरच मी नक्की ट्राय करेन इतर रेसिपी अळूच्या पानांची ओके
तुम्ही चालो आहे चहा सोबत
हो हो हो होय होय नक्की ट्राय करणार या दोन्ही रेसिपीी थँक्यू बाय हा